हा
हा काय झालं मग मी तिकडनं जाय लागते ग गारगोटीला मोठी गाडी लावूया म्हणलं तिथं आपल्या घेऊन जायचं असं प्लॅन केला. आणि तिकडं जायाचं म्हणून मम्मीला राजारामपुरीतनं घेऊन आलो. मी आणि पप्पा जाऊन. आणि हेिथ आल्यावरं कळलं की ते गडहिंगलजला गेल्यात आणि पावसात अडकल्यात त्यांना याला वेळ हुनार हाय. असं म्हणत आठ वाजल्यात आठच नऊ वाजल्यात. आणि ती आलेलीच नव्हती.
आता स्वत अस त्यांच सांगत्यात टायमिंग आणि त्या टायमिंगला तिथं नसत्यातच.
होय आणि मग ती म्हणल्या आम्ही आता उद्या कोल्हापूर ला येणार तवा तुम्हाला कोल्हापुरातच भेट तो आणि जायाचंच कॅन्सल झालं.
तसंच हाय ते काम. कुणाला हेंना भेटणार आहेत नव्हे आबिटकरांना नव्हे?
व्हय.
एक परवा तसंच झालेलं की ते माझ्या मावशी माझ्या मामी आहेत की नाही. त्या मामींच्या आमच्या मामींच्या बहिणीचे मिस्टर आहेत की नाही त्या आबिटकरांचे खास आहेत. म्हणजे रोज असत्यात त्यांच्या बरोबर बसायला उठायला. आणि काय झालेलं आम्ही परवा सी पी आर मध्ये गेलेलो की,
हां
मग आमचं काम झालेलं काय? सगळं त्यांनी सांगितलेलं तुम्हाला टेस्ट साठी मुंबईला जायला पाहिजे म्हणून मग आम्ही जाणार होतो तिकड पुढं मुंबईला मग आम्हाला ते तेनी लेटर वगैरे दिलेलं सोड रेफरन्स वगैरे मग आम्ही कशाला ती थं थांबू आम्ही निघणारच होतो ती तिकडनं हॅलो आणि मग काय झालं? तवर मामा आमचे म्हणले की ते कोण साठे येणार आहेत त्यांना भेटून या म्हणून. आणि तिथं थांबलो आणि तेंच्यामुळं आम्हाला एवढा वेळ झाला यायला. इथं हाय तिथं हाय म्हणून तो माणूस सांगत असणार आणि येणारच नाही लवकर.
त्या दिवशी मल्हारचा वाढदिवस हुता त्यामुळे मला काय यायला वेळच नव्हता तिकडं.
ते नव्हे तुम्ही येऊन काय करणार होता आमचं काम झालं की सगळं पण आमचे मामा काय म्हणले सांग ते सांगितलंय तेनी कि ते साठे सर आहेत त्यांना भेटूनच या भेटूनच या आणि त्या साठेला फोन केला तर तो बिचारा फोनच उचलंना आणि उचलल्यावर काय सांगणार आहे इथं हाय आलो पाच मिनिटात आलो इथं थांबा ती थ थांबा श किती डेड बॉडी बघितली आम्ही अऍक्सिडेंटच्या केसेस बघितल्या आता ते बघून बघून माझं डोळं लाल झालेलं तिथं. एवढं सगळं रक्त बिक्त सांडलेलं सगळं गावा
ती जरा विचित्रच हाय ते. सी पी आर मी तुला म्हणलेलं की नाही सी पी आर काय चांगलं नाही.
आणि एकेकांना काय करणार सांग ते एक ह्या रूम मधन त्या रूम मधे शिफ्ट करतेत त्यांना उगंचच त्या स्ट्रेचर वर बसवल्यात आणि ते स्ट्रेचर फिरवायला लागल्यात रोडवरन.
होय तसंच असं-
ह हो
विचित्र कारभार आहे सगळा तिथला.
हम्म विचित्र म्हणजे महाविचित्र कारभार आहे.
मी एकदा गेलतो तिथं ते काकाचा मामा ऍडमिट होता आणि
हम्म
काकाला आवराला जायाचं होतं म्हणुन मी अन पुष्पक गेलतो तिथं बसायला मामा जवळ. भाईसाब घरला आल्यावर अंघोळ केलती मी अन पुष्पकन
नाही स्वच्छता आहे म्हणजे बऱ्यापैकी मी ज्या डिपार्टमेंटला गेलतो तिथं तरी होती ती सोड
न्हाय न्हाय आम्ही
काय झालंय सांग इकडं खाली कसं झालेलं ते रोडवरती आणायला लागले ना पेशंट इकडं इकडचं इकडे इकडचं इकडं ऐका तर माणसाचं ते असं रक्त सांडलेलं सगळ्या रोडवरन मला ते बघून कसंतरी तरी व्हायला लागलेलं आणि मेन म्हणजे त्या मला माझ्या बहिणीने मला गाडी लावायला सांगितलेली की नाही ति तिथं एक हे झालं तिथं त्या पक्ष्यांनी घाण केली गाडीत परत परत तिथं पाणी बॉटल घेऊन ती गाडीत धुवून काढायला लागली मला मग पुसलो आणि मग आलो.
ते तसचाय तिथं आणि काय आम्ही बसलेलो तिथंला आम्ही वॉर्डमध्ये बस बसलेलो ना असलं घाण हाय वरतर आग बाबो
आता जरा बर केलंय रे म्हणजे स्वच्छता ठेवायला सांगितल्या त्या बायका माप आणि घेऊन फिरत असते तिथं
फिरत असत्याात की
करत्यात पण कारण ते कॉन्ट्रॅक्ट सगळं आता ते आबिटकर आल्यापास पूर्ण चेंज केलंय नाही सगळं ते
आत्ताच काही माहित नाही आम्ही लई गेलतु तवा लई घाण व्हतं बाबा
नाही नाही आता चांगलं केलंय पण गर्दी असत्या भरपूर ते तिकडची लोक जादा येतात नाई कोकणाकडची दाखवायला कारण कमी पैशात सगळी ट्रीटमेंट होत्या म्हणून.
आणि त्यात पण तिथं बाहेरच्या बाजूला काय खायच्या हची गोष्ट नाही कारण मधी तिथं एक गोळ वाला होता.
हम्म
तो तिथल्या सी पी आरच्या ती हे असतात का नाही डेड बॉड्या
हम्म
तिथला बर्फ आणून त्यो तिथं गोळा करत
हे. होय एवढं घाण? बर मग?
गावल्यावर त्याला हाणलाय माणसांनी.
बापरे अवघडच आहे की मग.
परत तिथं एक कलिंगडं विकायला असत्यात की नाही ती फळं विकत्यात ती. ती कापून ठेवलेली असतात कलिंगड तिथं पण तिथलाच बर्फ आणलेला.
अरे तो पण तिथला बर्फ त्यानी कसा बाहेर दिला?
ते तिथं आत एक जण कोण तरी असणार आहे ग.
हा म म्हणजे या दोघांची टीमच असणार आहे आणि कोणतरी यांना सामील पण असणार आहे.
होयच की मग.
पण काय आहे, लोकांच्या जीवाबरोबर खेळायचा प्रकार आहे हा.
ते म्हणूनच मला ते सी पी आर आवडत नाही तेवढट.
नाही मी आम्ही काही तिथं काही केलं नाही हात पण लावला नाही कशाला. काहो काय काम आहे? किती वेळ लागणार? काय काम आहे? काय नाही . डोकरमच म्हणजे वाळवायला लागल. अस आहे होय? इथं आहे कि इथे या ड्रायर लावा. बरं मग. हॅलो. काय झालं?
काय झालं? तेव्हापासणं म्हणलं सी पी आर बरोबर जा माणसं लांब असत्यात ग.
होय काबरत्यात ची टी आर ला.
आ मग काय करणार सांगा, असं काय तर व्हायला लागल्यावर.
उहूं. एक तर मुलगी आणलेली काय अशी यंगच होती. आपल्यापेक्षा पण लहान आसल. तिचा ऍक्सिडेंट झालेला वाटत, अगदी शॉक मध्ये असल्यासारखं झालेली.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
तिचं अस हात पाय निकामी झाल्यासारखं. म्हणजे असं होतं व्यवस्थित खरं असं जरा अस शांत ती बसत होती. असं मुवमेंट काही करायची नाही तिला असं उचलून घेऊन जाणार हातात न उचलून घेऊन आणून ठेवणार बेडवर झोपली म्हणजे झोपणार, बसली म्हणजे बसणार असं होत.
आम्ही परवा मला शिऱ्यान चिऱ्याची एक पाहुना आहे, तिच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाल्याला.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
गणपतीपुळ्यातन येेताना.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
तिचा पोटो पाठवल्याला. गाडीनं तीन पलट्या मारलेल्या.
कसं काय?
त्या प ड्रायव्हरला गाडी चालवताना, त्या गाडीचं स्टिरिंग लॉक झालं म्हण.
हम्म.
बंद काय मंदबिंद आहेस का काय? गाडीच स्टीअरिंग आजकालच लॉक होईल. गाडी बंद पडली असेल
गाडी बंद पडली असणार. स्टेरिंग चालू गाडीच स्टेरिंग लॉक होतंय ही पहिलीच केस ऐक काया लावलोय.
वा. मी बी असंच म्हणलं शेरला म्हणलं म्हणलं भावा अस मी. नसते गाडी म्हणलं त्याला बंद झाल्याली कळाली नसंल घाटात आणि टर्न मारला गेल्यावर स्टिरिंग लॉक झाला असणार हाय, आणि त्याच्यामुळं ते हे झालं असणार.
होय तसंच झालं असणार.
णारयकर गाडीच फोटो बघितलंत मी भाई साब
हम्म,
गाडीचा दरवाजाचा इथंला पिल्लर वाकून आत आलता, व्हय.
मग चांगलं, चांगलच गाजवलेलं दिसतंय‌.
बर त्यो कार्यकर्ता हाय सिऱ्याचा पावना. त्यो घेऊन गेलात त्याच्या मित्राची गाडी
हं, आणि नवीन गाडीचं उद्घाटन केलं म्हणायचं मग.
नवीन नाय, नवीन
हम्., हम्म,
मित्रां ते सेकंड हँडच घेतलेली, करण मी म्हणतुया
होय, होय. आमचे बाबा आमची गाडी जुनी असून कुणाला देत नाही.
नाही कसा असते माहितीये, ज्याच्यावर विश्वास आहे त्यालाच द्यायच्या असते्य गाडी.
मला चालवाला देते ते नशीब
मी इंडिगोपण कोणाल दित नाही असं.
टास्क पूर्ण कराय पाहिजे. होय, झाला कि टायर चालू झालः म्हणे मारणार नही.
इंडिगो पण कुणाला देत नाही मी.
मला दिलेलीयेस की.
असं ठराविक माणसांना देतोयं.
मग माय अरे नवीन शिकणाऱ्या माणसावर विश्वास ठेवलेलास तुझा कपाट ऊघड मम्मी समोर आलो.
इंडिगो शिऱ्या चालीवतय, परश्या चालीवतय.
नाही चा स्मूथ वाटते्या खरं चालवायला.
तुम्ही तिघं, मी चौथा, पप्पा पाचवी
हम्म, हम्म. ये बाई करू दे की. मग होय तेवढ्यास निच उगच उगच कुणाला नव्हे, कुणाला उगच कुणाला देत बसायचं. हा, आणि काय मग ते म्हण, मग तेच बोलंल ना तुम्हाला. . . तेजा फोन कट झाला की नी मला फोन कर.
काय झाल.
. . हो का फोन
आवाज गेला.
. ओके. ह हो. अच्छा. हो का हो. हॅलो हां बोल.
हॅलो बोल.
अरे मला डिलिव्हरी बॉयचा फोन याय लागलाय ड्रायरचा.
म उचल की झाल्यात दहा मिनिटात छप्पन सेकंद झाल्यात काय विषय नाही.
थांब की अकरा मिनिटे होऊनदेत थाम होऊन देत. आता ठेव.
हा.
हा.